हॅलो आवाज येतोय माझा हो हो येतोय ना.
तर मला तुमच्याबद्दल मी ट्रॅव्हल जो केलेला अनुभव आहे ना त्याबद्दल एक दहा मिनिट बोलायचं होतं तुमच्याकडे टाइम आहे का आता दहा मिनिट?
हो हो मी फ्रीच आहे बोला ना.
अ तर आता तुम्हाला ट्रॅव्हल म्हणजे प्रवास त्या प्रवास म्हणजे काय आता तुम्हाला माहिती आहे.
हो एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी जाणे आनंद लुटणे मजा करणे मस्ती करणे मग ती कुटुंबासोबत असू दे नातेवाईकांसोबत असू दे किंवा फ्रेंड सोबत असू दे.
हा आता बरोबर अगदी बरोबर तुम्ही म्हणजे छान सांगितला त्याची व्याख्या आता मला देखील तसच वाटते आता बघा प्रवास प्रवास तर का करावा प्रवास म्हणजे दैनंदिन जीवन जे म्हणजे आपलं रोजच काय जे काम असतं काही लोक जॉब ला जात असतात काही शिक्षण घेत असतात काही घरी असतात मग काही लोकांना कंटाळ वगैरे येतो मग यातून आपल्याला एक मुक्तता मिळावी या ताण तणावा मधून मुक्तता मिळावी म्हणून आपण प्रवास हा करतो म्हणजे तुम्ही जसं सांगितला एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी आपण का जातो तर काही लोक शिक्षणासाठी जातात तर काही लोक या दैनंदिन जीवनातून एक असं अ म्हणजे वेगळीक मिळावी लाईफ मध्ये म्हणून जातात तर मग मी पण रोजच्या कामातनं आपल्याला थोडा वेळ मिळावा मग आपण आ या देशातून त्या देशात जाताना नवीन संस्कृती नवीन काही तिथलं जे खाद्य पदार्थ असतील
हो अगदी बरोबर.
आता असं सांगायला गेलं तर आता मी तुम्हाला एक एक्सपिरियन्स शेअर करू इच्छिते म्हणजे मी जिथे गेले होते तिथे म्हणजे मी कोकणातच गेले होते गणपतीपुळे हे नाव तुम्ही ऐकलंच असाल?
हो हो मला कोकण साईड आवडते.
हा मग तेच मला मी लास्ट इयर ला कोकणला व्हिजिट केली होती त्याबद्दल मी थोडस तुम्हाला एक्सपिरियन्स सांगेन मग त्यानंतर तुम्ही कुठे गेला असाल तर ते शेअर करा म्हणजे जर तुम्ही इच्छुक असाल तर? ठीक आहे मी बोलते आता आता मग मी लास्ट टाइम माझ्या फ्रेंड सोबत म्हणजे आम्ही एक सात आठ मुली होतो ज्यावेळी मी कॉलेज लाईफ मध्ये होतो त्यावेळी आम्ही गेलो होतो अ गाडी आम्ही घेतली होती रेंट ने आम्ही सात आठ जणी गेलो मग तिथे गेल्यानंतर म्हणजे जाताना आम्ही टिफिन वगैरे कॅरी केले होते मग आम्ही आंबा घाटमधून वगैरे गेलो मग तिथं पोहचल्या नंतर आम्हाला आम्ही काही अगोदर बुकिंग वगैरे केलेलं नव्हतं मग आम्हाला तिथे जाऊन रूम वगैरे शोधावी लागली आमचे खूप हाल झाले तिथे मग आम्ही दोन मुली इकडे दोन मुली तिकडे असं शोधत होतो एकमेकांना रूम्स मग आम्हाला मिळाल्या मग आम्ही जाऊन फ्रेश वगैरे झालो मग आमच्या ग्रुप मधल्या एका मुलगी बड्डे होता मग त्यानंतर आम्ही थोडासा प्लॅन वगैरे केला मग त्या मुलगीचा आम्ही बड्डे वगैरे सेलब्रेट केला मग त्यानंतर आम्ही जेवण वगैरे केलं मग जेवण वगैरे केल्यानंतर थोडस बीच साईड ला पण पुढे तिथं जाऊन बसलो. मग तिथून मग आमचं बोलणं वगैरे झालं इकडचं तिकडच गप्पा गोष्टी मग आमच्या मध्ये उत्साहाची भावना निर्माण झाली मग आमचं थोडसं त्याच्यावरती ऍक्च्युली बोलण वगैरे झाल्यानंतर आम्ही मग रूम वर परत आलो रूम वर परत आल्यानंतर आम्ही रेस्ट वगैरे म्हणजे फ्रेश होऊन वगैरे रेस्ट वगैरे केला रेस्ट केल्यानंतर आम्ही ठरवलं होते की उद्या सकाळी उठल्या उठल्या बाप्पाचं दर्शन घ्यायचं मग आम्ही अलार्म वगैरे लावून झोपलो कंटाळलेलो आम्ही ट्रॅव्हल करून वगैरे त्यानंतर आम्ही दुसऱ्या दिवशी पहाटे चार वाजता उठून फ्रेश वगैरे झालो काही लोक म्हणजे काही मुलींनी ब्रेकफास्ट केला काही लोक मुलींनी केला नाही त्या त्यानंतर आम्ही मंदिरात गेलो मंदिरात खूप गर्दी होती. मग इकडे तिकडे जाऊन आम्ही मंदिरात म्हणजे देवाच्या पूजेच सामान घेतलं जस कि नारळ हार वगैरे काय येईल ते इत्यादी म्हणजे जे असेल ते घेतलं ते घेतल्यानंतर आम्ही रांगेत थांबलो रांगेत थांबल्यानंतर आम्हाला म्हणजे अ आम्ही समरमध्येध्ये गेलो होतो त्यामुळे खूप आम्हाला त्रास झाला मग त्रास म्हणजे त्या समरमध्ये अ थांबलो आम्ही रांगेमध्ये मग खूप असं घाम वगैर येत होता पॅन्ट वगैरे चालू होते कूलर वगैरे जसं म्हणजे रांग खूप मोठी होती आम्हाला दर्शन दर्शन घ्यायला दोन ते तीन तास इतका वेळ म्हणजे तिथच गेला आमचा. आता आम्ही ज्यावेळी जेवढ्या रांगेतून आपण जायचो दोन ते तीन तास तिथे गेल्यानंतर आपल्याला फक्त दहा सेकंद दर्शन देतात. मग दर्शन घेऊन आम्ही तिथून बाहेर आलो मग बाहेर आल्यानंतर तर आम्ही बसलो तिथे हे देवाकडे हे मागितलं ते मागितलं. आपल्या काही लोकांनी काही मुलींनी जे काही होतं त्यांच्याकडे जे दक्षिणा वगैरे जे काही असते ते देवाला दान केलं तिथे दानपेटी असते ते असं सगळं मग तिथून आम्ही बाहेर आलो मग मुलींच तर आता तुम्हाला माहित फोटो काढणे हा एक छंदच आहे बरोबर ना?
हो अगदी बरोबर.
मग आम्ही फोटोज वैगेरे घेतले, मग फोटो वगैरे घेतल्यानंतर आम्ही अ तिथूनच पुढे गेलो मग तिथे म गणपतीपुळे मध्ये मग पुढे तिथं बीचवर काही म्हणजे त्याच्या ऍक्टिव्हटीज असतात, स्कुबा ड्रायंविंग वगैरे हे ते आम्ही सगळं ते एन्जॉय केला फोटोज वगैरे घेतले, म ते त्यानंतर आम्ही परत आलो रूम वर आम्ही फ्रेश वगैरे झालो मग त्यानंतर आम्ही आरेवारे बीच ला गेलो, म्हणजे तिथे असे कशेरी पॉईंट वगैरे असे पॉइंट्स आहेत खूप बघण्यासाठी आता कोकण म्हणजे तिथं असं समुद्रकिनाराच म्हणजे आहे, हे तुम्हाला माहिती आहे, तिथलं निसर्गरम्य वातावरण तिथलं ते म्हणजे आम्ही जिथे आरेवारे बीच वर गेलो होतो तिथला तो सूर्यास्तचा म्हणजे वेळ, तिथले जे वातावरण तिथ म्हणजे ते शांत तो आणि आनंददायी होतं, म्हणजे असं वाटत होतं की तिथेच राहावं तिथेच बसावं असा हा माझा अनुभव होता, मग आम्ही दुसऱ्या दिवशी म्हणजे त्याच दिवशी आम्ही आरेवारे बीच वगैरे बघितलं आणि त्या दिवशी आम्ही परत आलो, अशी ही आमची कोकणची ट्रिप होती तुम्हाला ऐकून कसं वाट लं
खूप एनजॉयमेंट केलं. मला ते कोकण साइडची जी मज्जा जिथपर्यंत लुटता येइल तिथपर्यंत तुम्ही आनंद घेतलात, पण तुम्ही एखा गोष्टीचा आनंद घेतला नाही कोकण म्हणले कि फणस, मासे, काजू असे वेगवेगळे खाद्य पदार्थ देखील तिथे आले ना!
हो बरोबर.
हा, तर कोकणात फिरायला गेलं आणि त्या साईडला आपण फणस खाल्ला नाही किंवा काजू झाडाचे तोडून कच्चे असतेत बघितले नाही असं अशक्य आहे, आमची देखील कोकणात ट्रीप गेलेली, आम्ही देखील फॅमिलीसोबत गेलेलो आम्ही दे ती सेम मज्जा मस्ती केली, फणसाचा आनंद लुटला, आंबे खाल्ले आणि तेथील लोकांनी आम्हाला खूप प्रेम, आपुलकी माया दिली, एका म्हणजे एका ठिकाणी तर एका अ आजीने आम्हाला मासे खाण्याचा अट्टहास केला, की कोकणचे मासे सगळ्यात चांगले म्हणजे खाद्यपदार्थ आहे असं मानलं जातं.
हो हो बरोबर आहे, अगदी मासे हे तिथलं म्हणजे फेमस खाद्य पदार्थ आहे, तुम्ही जसं म्हणला कि फणस कोकणचे आंबे आणि म्हणजे बाकी जे काही बोलला तुम्ही काजू वगैरे हे खाण्यास आम्हाला म्हणजे टाईम ही मिळाला नाय म्हणजे आम्ही अगोदर जस प्लॅनींग बग तरी म्हण की काय असलं ते करून जायचं असतं, ते आणि
हो, म्हणजे तुम्ही नियोजन केलेला नव्हता, त्याबाबतीत नियोज जन केला नव्हता. नियोजनाशिवाय म्हणजे सगळं अशक् की असत जर, तुम्ही जेवढ नियोजन केलता तेवढं तितकं ठीक आहे, म नेक्स्ट टाइम तुम्ही नक्की ट्रिप काढा आणि एकदा कोकण साईडला गणपती गोळे समुद्र किनारे वगैरे ते समुद्राचे खारे पाणी, त्यातून येणाऱ्या मोठमोठ्या लाटा ती खेळत असलेली लहान मुले, आपण पोहण्याचा आनंद लागलेला आपल्याला समुद्राचं ते जो वाळ म्हणजे माती वगैरे असते ना वाळू म्हणतो आपण ती पाहायला लाग माथी. खूप छान प्रकारे आपल्या आनंद आता येतो. आणि ते, सनसेटच्या वेळी तर म्हणजे सूर्यास्ताच्या वेळी तर खूप छान असं वाटत ते की सूर्य पाण्यात खाली खाली चालला आहे.
बरोबर हाय, बरोबर हाय ज्यावेळी गेलो होतो, त्यावेळी नियोजन वगैरे काय नव्हतं. बट आम्ही नेक्स्ट टाइम जाऊ त्यावेळी नियोजन करून जाऊ. कि तुम्ही सांगितला फण आनंद वाळू खेळती बे तुमचं जे बोलणं होंत ते मला असं वाटत आहे की एकदा कोकणात जावे.
हो नक्की कारण फणसाच्या गऱ्याची शिवाय म्हणजे असं म्हणतात की फणसाचे गरे खाल्ले का? आणि तेथील भाषा देखील तुम्ही ऐकल्या असेल, की किती छान आहे. म मका शिकवतो का? वगैरे म्हणजे आपल्याकडे महाराष्ट्रात कसं बोललं जातं कि मला शिकवतोस? तस ते तेथील भाषा तेथील असलेली म्हणजे प्रेम जाणीव परत नाही. एखादी आजी आपल्याला किती माया करते. तेथील नारळाची झाडे आता कोकण म्हटलं कोकोनट दिसतच आपल्याला नारळ तिथं असलेली झाडे उंच उंच डोंगर बघायला खूप मज्जा येते.
हो तेथील संस्कृती तेथील वेशभूषा तेथील लोकांच बोलणं तेथील लोकांची आपुलकी, आणि मग ते म्हणजे जे आपण तिथे गेल्यानंतर तुम्ही इकडचा आहे का तिकडचा आहे? का मग त्यांचा जो सपोर्ट अस त्यांची जी भावना असते. एक एखादं म्हणजे चांगल्या प्रकारे त्यांनी आपल्याला दाखवून देतात. म्हणजे आता हा जो कोकणचा माझा प्रवास होता. तो झाला व्यवस्थित झाला पण जस की तुम्ही सांगितलात, ते नक्कीच मी म्हणजे नेक्स्ट टाईम ज्या वेळेस जाईल, ते नक्की अंमलात आणीन. मी नक्कीच तिथला निसर्गरम्य वा वातावरण खेळतीली मुले, रेत, फणसाचा गर आणि काजू आणि जस की आंबे देखील तिथे फेमसच आहे. मासे हे सगळं मी नक्कीच ट्राय करेन.
हो हो नक्कीच तुम्ही भेट द्या. आनंद घ्या आणि तेथील फोटोज वगैरे मला शेअर करा मस्तपैकी मज्जा करा. आणि मला नक्कीच परत कॉल बॅक करून सांगा की, तुम्ही नक्कीच फणसाचे गर, आंब्याची मजा तेथील कोकण सर्वांचा आनंद न घेतलेला
हो मी नक्कीच सांगेन तुम्ही दिलं मला आता म्हणजे माझं जे काही एक्सपिरियन्स होता तो ऐकला शांतपणे तुम्ही ऐकून घेतला मग त्यानंतर तुम्ही जे अनुभवला ते मला सांगितला सजेस्ट केला तुम्ही देखील जाऊन या अशा पद्धतीने जे काही तुम्ही एक्सप्लेन केला ते मला छान वाटले तुम्ही दहा मिनिट मला टाइम दिला त्याबद्दल तुमचे खूप खूप धन्यवाद.
ओके थँक यू.
ओके थँक यु.
ओके बाय.